हा बोला कि-
तुमच्याकडे ते चॉकलेट पावडर प येत काय ग -
कसली ग-
चॉकलेटचा वास येतो ब त्या पावडर-
नाही हो इकडं काय- त्याचं नाव काय ये का असं विकतच येते दारावर-
त्याला चॉकलेट पावडरच म्हणतात ग वासाची पावडर म्हणतात.
म्हणत्यात होय- दुकानाच मिळत असणारे. ह ह.
आमच्या इतकून नाही मिळत आमच्या आजीच गावे ना बागणेवा- तिकड मिळत्या. तिकड गेलो की मी- आणि आई वगैरे येणारे ना असे त्यांना दुसरं काय नको फक्त पावडर घेऊन ये म्हणून सांगतोय कारण मला इकडं कुठे मिळालीच नाही त पावडर.
हा हा.
चहा तर एकदम अस चॉकलेट सारखचं लागतय.
हा ते चॉकलेट फ्लेवर असणार आहे. ना त्यात,
हा ती पावडर दुसरीकड कुठे मिळालीच नाही मला
हा हा.
तिथंच मला काय वाटलं तुमच्याकड, पण मिळत्या काय?
नाही हो, मिळत असल पण चौकशी काय केली नाही, मिळत असल.
हा. बघायला लागणार त्यासाठी
हा आणि कस रोचा हे जात नाही ओ होत होत कुठ तर आपण डी मार्टला तेन गेलो तरच ते असं वर ठेवलेल बघू शकते ना ते.
ते पॅकेज मध्ये नसत मिळत आगं. सुट्टी मिळते सुट्टी.
हा हा मग विचारायला पाहिजे दुकानात.
हम्म विचारून बघाय लागणार मी त्यांच्या पावडरवाल्याकडून विचारलेलो. तो नाही म्हटला माझ. माझ्याकड काही नाही ती पावडर.
हा हा.
ते झाल, चं आमची आजी पण मावशीकडे जाऊन राहिला ना आता एकटेच कशी राहणार म्हणून. त्याच्यामुळे जाणे ना जाणे ए वर्ष झालं.
बोल की काय म्हणतेस आणि,
काय नाही बघा.
हा हा. मला दुधाचा चहा. काय म्हंटलस.
पोरं.
पोर, एकट झोपलं एकटी खेळाल्या बाहेर बसून झाडाखाली.
हा हा आमचा पण पाण्यात खेळायला बघा त्याला झोपलेलं उठवून नेलत.
हा.
घरी रडल म्हणून, आणि आता लागलाय खेळायला झोपला नाही.
खेळूदे सोड नंतरच म्हणजे संध्याकाळी निेवांत झोपलं.
हा झोपतो संध्याकाळी दहा वाजले ना, तेज तो झोपतो रडत नाही काय नाही. झोप आली कि त्यो तो झोपतोय.
हा हा तुझ्या गावापासून तुझं माहेरचं गाव. लै लांब आहे म्हणजे असं रस्तातेण चांगलाय.
आम्ही मध नाही येतोय मध कुसला उपर येते. अर्धा पाऊन तासात आणि फिरून ज हा यायचं झालं की मग एक त्रास लागतोय त्याला
जसं आडवळणाचं तर नाहीये का
हम्म नाही नाही आडवळण्याचं नाही.
तेच माच
हे गुलाबजामन खेळते पर ग ते
हा तिकडंी नदी कुठे येत्या म्हटलं
अ नदी आमच्या इकड कृष्णच आहे.
कस काय बरा.
कृष्णा सांग होय आम्हाला पण सांग ते मग
तुझ्या गावाजवळ
आमच्या इकडं गावाजवळ नाही आम्ही सांगलीला गेलो. तरच ती नदी लागते. आम्हाला आमच्या इथं गावाजवळ नदी नाही कुठे नाही नाही.
आमचं नदीपाशीच गाव आहे. पुर आला की पहिला आमच्या घरा पशी नजयेते. खरंच की ते पूर दरवर्षी पावसाळ्यात एक टेन्शनचे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पाउस पुर पुराच म्हणजे ते वेळ.
होय जरा का होईना ते येतयच ओ.
हा आमचं घर जरा उबरा्याला पाणी लागतय जरा उंचये ना. उमरा ते पुरा मुळच बहुतेक ते बनतानाच बाधुन घेत असेल तेव्हा जूनच जुनच घर आम च. पण जरसं उंचीवरे पाणी लवकर आत येत नाही.
हा हा. गुलाब गुलाब जामुने हम्म इथे बस चारतो. ते परवा गुलाबजामन केलेल इकडे यायचं आणि तिथं कोण ह्याच्यायासाठीच केलत म्हणून डब्यातन घेऊन आले ग आणि त्याच पूर्ण अस तिचा रगडाात झालाय ते हादऱ्यानं.
फुठले असतील ग.
हा फुटली आता. मग चांगलेत. तीन दिवस त्याला चारलं म आता. बरय ते चारतो म्हटलं जरा सांडतय ना ते पाक ते खाता येत नाय.
हा.
गोड पण खाते काय आवडी न.
खातोय आम्हीच देत नाही गोड लई.
होय ग गोड नसते चांगलं सोड. जरा जरा जरा जरा तिखटची जरा सवय लावायलाग पोरासनी.
खट म्हणजे असं सप करतोय खातोय जरा जरा. आता चपाती करायले चतकोर चतकोर मग ते खाल्लाय सकाळी जरा दादासंग जेवला होता भैया संघ
हा
ते भाऊ येताना त्यान खायला कुरकुरे तेन आणल्यावर तेच खाल्लंय.
हा माझी पोरगी हाय बघं. गोडाच्या लाडचे म्हणजे फक्त गुलाबजान जास्त आवडत. त्याला दुसरं काही नाही खाणार गोड शिरा त नाही, खाणार जिलेबी नाही, खाणार खीर नाही खाणार. असं नाही खाणार पण गुलाबजाम खाणार बर्फी खाणार आईस्क्रीम खाणार. चॉकलेट खाणार हे सगळं खाणार.
हा हा
असं घरात केलेलं शिरा खीर पुरी असलं काही नाही चालणार.
हा हा
गुलाबजामच पाकेट मी पण परवा बाजार करताना, आणलयं. पण करायचं अजून त्याला काय अजून वेळ मिळाला नाही. गं गीट्स च मिळतं इकडं.
गिट्सच च आहे. हा मी पण पहिल्यांदा केले ते गिट्स. चौथ आता ते महाग असत. ते किती? शंभर का एकशेवीस रुपए.
काय? तेच बघितल नाही. बाजार मी पण भरले ते मग
ह ह
एक पॅकेट एक वाटीवर मैदा घालतोय, छोटी वाटी तू कशी कर दस
नाही, हाय तेवढ्यातच करतोय मी.
हे नाही त्यात एक वाटीवर मैदा घालायचा असतयं.
ह, ह तसं नाही ओ केलं, म ते टेस्ट बदलत नाही, का?
नाही, नाही, काय नाही होत.
हा, हा
एक मैदा एक वाटीवर वारक वाटी मैदा घालायचं, आणि त्याच्याबरोबर चाळीस गोळे करायचे म्हणजे,
करते, हा म हे किती? अ, तीस वर झालते बघा गोळे.
हा, मध्यम, मध्यम करायचयं लय छोटे, छोटे केले म्हणते, जास्त हो त्यात पण छोट्या, छोट्याच काय करतेस, ते उगाचं ऐऱ्यावानी. गुलाबजाम पण कस माप होत असलं तरच चांगलं वाटतय. नाही तर ते बारकं बारकं केलं की व्यवस्थ त्याचावर दिसत.
दिसते आणि हे जर पाक कीनाय अक्युरेट जमला प्रत्येक वेळी कसं मी आणि आत्ती मिळून करतोय? हयावेळी मी एकटिनच केलंत, आत्ती गाडी चालू झालती पाक ते ना अक्यूरेट जमलाय. सेम असंच हॉटेलमध्ये असत तस झालेय.
पाक त एवढा अस प्रॉपर पाक एक तारी पाक असे तस कराय नाही केल तर चालतय अग
तसं नाही केला, म्हणजे सहाशे मिली पाणी आहे सहाशे मिलीला सहाशे मिली साखर
हा, हा म्हणजे आता घरातलं प्रमाण सांगू तुला? एक वाटी साख अस की एक वाटी पाणी
हा हा तसं.
कसं असते. तिथे तर मेजरमेंट लिहिलेलं असते त्यानी आपण आपला वाटीचा अंदाज.
हा अ दुधाचा तांब्या आहे ना आमचा. अर्धा लिटरचा. मग ते अर्धा लिटर आणि वर थोडं घेतलं.
हा. त्याला एवढा घट्ट लाडू सारखं पाक नाही केल तर चालते गुलाबजामूनला. जरासा जर पातळ पाक राहिला का नाय. गुलाबजाम मुरत्यात त्यात चांगले.
लय पण पाण्यासारखं करून चालत नाही ने.
ते पण आहे सोड.. पण एवढा जास्त प पाक कडक होईस पण करत बस नाही केल तरी चालतय.
परत परत करायलीस त्यात मैदा घालून बघ
हा करून बघतो की
जास्त नाही घालायचं मला एक छोटी वाटी घालायच म्हणजे आपलं पाकिटातलं पीठ असत ना गुलाबजामचं तीन वाट्या भरल क नाही तर त्यात एक वाटी मैदा घालायचा म्हणजे तुला अंदाज बरोबर त्याचा तीन हिस्स झाले की एक हिस्सा मैदा घालायचा
भोंगा आलाय भोंगा
असं केलं की बरोबर गुलाबजामन होतात बाहेरच्या सारखेच होतेत
ते आता नंतर करताना करून बघतो की का करा
हा
काढ पॅन्ट
हम् पोरग्याला चहाची पण सवय आहे
नाही नाही त्याला प त्याला आवडतो चहा आमही आम्ही पण पेत नाही आणि त्याला पण देत नाही उष्णता त्यामु घरात कोण पेतच नाही मी जरा पेत होती सारखी मी पण ती सवय मोडली अ चहा चांगला नसते ना शरीराला
कोणच पेत नाही चहा
नाही अति तेवढं पिती उपस असल्यावर आणि
बरं अन सकाळच?
अं सकाळच नाही सकाळी आमचं आटलाच जेवण तयार असत. डायरेक्ट सगळेजण जेवतात.
चहा करतच नाही सा मग?
नाय.
हे वा रे म साखर का जास्त लागत नसेल.
साखर जास्त लागत नाही फक्त सरबत तेन असते सारखं या उन्हाळ्यात. दुपारचं. अं चहा तेवढं नाही बघा. कस ते शरीराला पण घातक आहे ना चा केलं की भू
ते तर आहेच. सोड चांगली सवय आहे ही. ही सवय लावून घ्यायला पाहिजे.
सं नाही आणि मेन आमच्या हाती पिकतो. त्यात मग मी प्यायचं सोडलं मग आज्जी कसं करते एकट्यासाठी कवा करायच म्हणून तिचा ज कधी उपवास असेल ना तेव्हा फक्त करून प्यायतात मग त्यायले.
हा हा हा. चांगली सवय मी पण बघतो जरा प्रयत्न बरं. चालते तुला अजून दोन कॉल करते काय?
हा.
हा